मला कॉल अ मी तुला करते, पण लागत नाही.
अगं ते काहीतरी झालं. पहिले काहीतरी आलं. परत केलं मी. बरोबर झालं मग.
हम्म हम्म मला नाही चालत. तर मला आता सांग तु. कुठलं आता लॉग आउट लॉग इन केलं का तू परत.
लॉगिंग म्हणजे तसच तसच राहू दिल आहे ना. टास्क अर्धा बाकी आहे ना‌.
हम्म आता कुठले कॉल झाले तुझे पहिले.
पहिले अग पहिले एका बाईला लावला. पूजा जाधव आहे वाटत तीच नाव. तिला लावला. एक एकच सेकंद चालला कट करून दिला मी. मला वाटल फक्त नॉर्मल लावायचंय बवा असं. फक्त दाखवायचंय त्यांना लावला होता बवा अस. नंतर तुला दुपारी तुला पण ट्राय केला तू उचल नाही.
माझं पण बंद होत. आता परत लॉग इन केलं. ते बोलले लॉग आउट मारा. परत लॉग इन केल्यान चालू झाला आता.
हा मग परत तुला लावला मी म्हणजे पहिले पाच कॉल सांगत होते. पाच लावले मी बरोबर कट करून वगैरे वगैरे बरोबर केलं, मी परत आता पाच सांगताय ते.
हा. आता ते खाली गुगल म्हणून येतंय का परत, नवीन टास्क येतोय का गुगलचा.
थांबा एक मिनिट बाहेर जाते. कॉल चालू, जाता येणार आता माही कॉल चालू इथं.
जेवढे आपले कॉलिंग प्रोग्रेस होईल. तेवढी पेमेंट येते बरं म, कसं वाटलं तुला क्रॅप बद्दल, तुझ्या थोडक्यात सांग. नाही पैसे नको सांगू, हा कोणाला तरी कॉल करून बघ. आता एखादा नंबर ग्रुप वर बघ. हा एखादी तिला बघतो तिला मेसेज टाक कि मी तुम्ही फ्री आहेत का? तर मी क्रॅ तुला एक मेसेज टाकून देते मी तो मेसेज सगळ्यांना फॉरवर्ड मार, मेसेज टाकायचा हाय मी हर्षिता नाही अनिता वा सांगायचे मम्मीचं नाव टाकलं ना हाय मी अनिता वाघ मी क्रॅप ॲप मधून बोल. ते तुम्ही फ्री असाल तर मी तुम्हाला कॉल करू का? एवढा मेसेज करायचा, मग त्यांना विचारायच तुम्ही कुठपर्यंत क्रप चं काम केलं. किती दिवस झाले तुम्हाला क्रप म्हणजे, काम करून तर, तुम्हाला फ्रेंड टास्क चालू आहे का तुम्ही कोणाला कॉल केली असं प्रश्न करायचे ह्या विषय असं, तुम्ही कुठले आहेत काय आहेत? किती दिवसापासून काम करताय, तुम्ही असं विचारत राहायचं काय पण. आणि वरती टायमिंग येतोय, का बघ तू तिथे टायमिंग चालू आहे पाहयं. हा हा
दोन मिनिट अडीच मिनिट झाले.
अडीच मिनिट ना हा, जेवढं जास्त कॉलिंग जास्त वेळ राहिला ना तेवढं,
हा
आता बघ आला पहिलाच कॉल, केलाय मी हा पण तू केलाय नं मला तुला प्रॉफिट, असं मी केलं तर मला,
मा मी केले दुपारी पाच पण म लगेच कट करून द्या, झाले पण ते पाच करायला लावते, पाच झाले पण परत पाच करायला लावताय.
झालेय का किती होते, मग चालू ठेवायचे मग पाच.
पाच म्हणजे मी फक्त कट केला, तिकड न म्हणत होते ना मग एक पोरगी, म्हलंे लावलं का कट करायच. शिलावला कट करायच पाच टाइम केलं मी हा, हा हा, हा,